सिंगल ऑटो मिळेल हॅलो
ते कॉल कट होती काय दहा दहा मिनिटाला
ऑटोमॅटिकच कट होतय जाऊ दे हां
माझी सवा माझ्यासाठी दहा दहा मिनिटांनी करतो म आमच्या बाजूच्या डॉक्टरला घेऊन गेलो. बाजूच्या डॉक्टर ला घेऊन गेलो तो पण आ म्हणलीत ते पण हबकले की बा कि एवढं औषध कसं काय गिळा दिलं त्यांनी मग ते मग त्यांनी चेक केला आमच्या डॉक्टरनी ते म्हने एवढं लावायच काम नाही याच्यातल्या एक दोन वस्तू राहू द्या आणि बाकी परत करून टाका म्हणे परत केल म आमच्या डॉक्टरांनी बाजूच्या त्यांनी एक महिन्याच्या औषध दिले पण शंभर टक्के ते इलाज झाला त्या गोष्टीचा म्हणजे पूर्ण नाईनाटच झाल त्या स्कीमच
अरे वा
पण पडला हां ना पण किती खतरनाक ते पण जास्त नाही बघतं त्यांचे टोटल पैसे लागले औषधीला हजारच्या अन्दरच लागले आठशे नऊशे रुपय
साडेचार हजार कुठं आणि आठशे नऊशे कुठं
हाव
हा म्हणजे किती किती मल्टिपल टाइममध्ये फरक पडला
हा ना
आहे लूट तर आहे बॉस मला प्रोसेस साठी माया मित्राला घेऊन गेलो होतो मी तर त्याला तर बाबा सहा महिने खेळवल डॉक्टरनी आणि सहा महिने ट्रीटमेंट सहा महिने म्हणजे एकदा एकदा जर एक गेलो तर सहाशे सातशे डॉक्टरांची फी तीन साडेतीन हजाराचं मेडिसिन म्हणजे राऊंड फिगर चार हजार रुपये पर मंथ लागत होते आणि सहा महिने केल्यानंतरही त्याच कार्यक्रम जेसे थे फार काही त्याला फरक पडला असं काही वाटलंही नाही आणि फरक पडला पण नाही मग त्यान ते विषय सोडून दिला ते म्हटलं आहे तसं राहु दे म्हणे आता
हो ना पण सोप नाही आहे जे खवल त्या पण माणूस हो असते ते जरा ह्याच हे असेल मुलगा असेल तर म अजून परेशान झाली कारण कसं आहे त्यानंतर म्हणजे मुलगी पण भेटणं शक्य होत नाही म्हणजे शक्य म्हणजे म्हणजे अवघड होऊन जाते, सरळ सरळ म्हणायचं. आता दिसायला पण वेगळं दिसते, ते सगळ म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम प्रॉब्लेम
नाही त्याला बाम होता म्हणजे हाताची तळवे आणि पायाची तळवे ह्याला होत
म्हणजे हा ना हाता पायाला आणि चेहऱ्यावर हात कसं
नाही तिला चेहऱ्यावर नव्हतं, ते तिझा तिझा चेहऱ्यावर नव्हतं, तिझा फक्त आपले हात त्याचे तळवे राहतात ना आणि पायाचे तळवे राहतात, तर त्याला होत. तो प्रॉब्लेम ये चला लोशन दिले, त्याला टॅब्लेट दिल्या, सहा महिने त्यांनी इमानदारीने केलं. आणि सहा महिन्यानंतर त्याला सोडून दिलं, ते म्हणे माझ्या ह्याचानं काही होत नाही, आणि जसं होईल तसं होईल म्हणे पण आता त्याची तब्येत सुधरत आहे म्हणजे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक कमी झाल्या सारखा झाला. काही त्यानं काही औषध वगैरे घेतलं म्हणं बाहेर हं
'जे मेडिकल वाले आहेत की नाही नांदेड वरून येतात' सोरायसिससाठी. होय मग त्या दिवसापासून आता येतंय.
थोडस क्लिअर कट हा येतोय येतोय.
'आमच्या मेडिकलवर ना नांदेड वरून एक कस्टमर येतोय', सोरायसिससाठी स्पेशल. नांदेड वरून म्हणजे जवळ जवळ हां एकशे वीस ते तीस किलोमीटर दूरून.
हम्म
ते सोरायसिसचं बॉटल घ्यायला येतात स्पेशली. ते हता पायचं फार काय झालेलं होतं, तरी इतक्या दुरून दुरून येतात कस्टमर आमचे मेडिकला
कश बॉटल आयुर्वेदिक आहे का?
'बॉट हा बॉटल असतात, ते आयुर्वेदिक बॉटल असतात आणि ते अर्धा लिटरची बॉटल असते, ' व्हाईट कलर 'बॉटल सोरायसिस फुल फॉर्म काय आहे, हां बघावं लागेल ते पण ते वन टाईम ही असते पाचशे ते सहाशे रुपयाची काहीतरी फी असते. स्पेशल डॉक्टर हायत ते आम्ही नाही देत ते डॉक्टरच देतात ते वन टाईम हे ना दहा दहा ते बारा बोटी वन टाईम घेतात लगेच
हो का आणि बिना प्रिस्क्रिप्शन ची भेटते का ते? विदाउट प्रिस्क्रिप्शन भेटते का? नाही बिना प्रिस्क्रिप्शनचे दे ते का म्हणटलं ते.
हॅलो
अं सर आमचे सर का?
हां म्हटलं बिना प्रिस्क्रप्शनची बॉटल मिळते का ती?
भेटते ना.
भेटते का?
खूप खूप दिवस लागते बरं त्याले सोपं नाही ते ती ना म्हणजे त्याला काही चलं बघ साखर मीठ काही खायच नाही पण मीठ शंभर टक्के बंद करावं लागतं.
अरे मग जगायचं कसं मीठ बंद केलं तर.
मगं आर ते ते नव्हं तेज भरपूर वय आहे तेज साठ वर्षे असनं वय
हम्म हम्म
साठ नाही म्हणजे पहिले पन्नास पंचावन्न साठ म्हणजे पन्नास समथिंग होतं ती बोलली दहा दहा वर्ष त्याले पण भेटला फायदा पण नाही म्हणे
बापरे!
दहा वर्षे अंग दहा वर्ष कशाला?
दहा वर्ष म्हणजे बिना मिठाचं राहू शकत नाही ना माणूस.
अव ते स्वतःहून येऊ राहिलाय आता कोणाला येत देवाले माहिती त्याले आणि देवाले काय खरांय.
जस तर शेवटी राहते पण मग दहा वर्ष जोक नाही ना.
हो ते म्हणजे मला शंभर टक्के गुण येतोय म्हणजे फरक पडला म्हणे म्हणजे आता राहिला म्हणे थोडं म्हणून चालू आहे म्हणे.
म्हणजे दहा वर्ष म्हणजे बिना मिठाचं राहायचं त्यानंतर हे औषध कंटिन्यू घ्यायच्या तेव्हा फरक.
हो तुम्हाला तो व्यक्ती आला ना आता येईलच ते म्हणजे आला ना त्या तुम्हाला एक म्हणजे फुल भरुन देतो मी स्वतः
हा हा हा हा अवघडच आहे सोरायसिस आहेच विशयच जरासं अवघड आहे. आणि आजार म्हणजे संपू शकत नाही ना ते सोरायसिस
आहे म्हणजे संपलं म्हणजे त्याला म्हणजे खर्चापण भरपूर आहे.
संपतो का
संपते त्याच शेवट काय माहिती म्हणावं कमी बी होते म्हणे.
हो का
हा
नाही मी असं ऐकलेला तो न संपणारा असा आजार आहे त्याला फक्त आपण कंट्रोल करू शकतो त्याला एल्युमिनेशन किवा इरेडिकेशन नाही करू शकत.
असं वाटते म्हणजे ते तिला झालं असं असं मला वाटंत कि जीवच द्यावा डायरेक्ट.
अरे यार तू ग जीवाच्याच गोष्टी करतो यार तू. आधी तू बॅकलॉग लागला तुला जीव दिऊ. अ हो ते
कधी येतो नाही शेवटचा दिवस.
अरे नाही नाही नाही नाही असं नसते काही आयुष्य सुंदर आहे बाबा. सहज भेटत नाहि तिला आणखी काही तरी चांगल करायचा प्रयत्न करायचा.
चांगल्या चांगल्या माणसाला राहात साध्या माणस
स्पोर्टिंगली खेळाचं राहते अडचणी सर्वांनाच राहनार
जगामध्ये, पॉझिटिव्ह राहाच मस्त ताण नाही घ्यायचा होत तोपर्यंत मस्त राहायच काय करायच